हॅलो येेतोय आवाज येत काय करतेस
काही नाही आता जेवायचं बघायले म्हणजे जेवण वाढलेय फक्त पप्पांना त्यांच चालू आहे कॉल करूनच भट नाश्ता केला की अगं नंतर भूकच लागत नाही लवकर मग आता त्यांनी म्हटले मला जेवायला दे.
हम्म
परत पुढे उशीर होते ना परत नंतर उघ
तेच ना एक वाजत ला दोन वाजले दोन
दोन हो तिचा मेसेज आला होता की कॉल करून घ्याय घ्यायचं का म्हणून
हम्म
मग तिचे संपले वाटत आता अठरा एकोणीस मध्येच संपले.
कोणाचे दिदीचे
नाही नाही त्या तुम्ही नंबर दिला होता त्यांचे.
तुझं झालाच नाही का तिच्याशी मग
एकच झालाय माझा म्हणजे माझाच गेलाय त्यांचा नाही आला.
असं आहे का संपलं असेल मग त्याच
पण बरं झालं ना संपलं त्यांच छान वाटलं खरं बोलून.
नाय खरंच एकदम नॉर्मल आय गं त्या बोलायला.
हो. आणि या गोष्टीमुळ एक चांगलं झालं की नवीन ओळखी पण वाढतायत आणि छान पण वाट तय. काय काय जणांचं असं बॉन्डिंग पण छान झालंय आता आपलं.
हो हो हो.
अगं त्या इतक्या साध्या सरळ बोलतात ना तू काहीही विचार लगेच मोकळ सांगतील. एकदम छान बोलतात त्या जर माझी तर आधी त्यांच्या हम्म काय म्हणत होत्या?
तेच तिला आता कोणतरी म्हणजे तिजे आता जिथं ट्रीटमेंट चालूआय तिथे डॉक क्टर काय तिला अजून खायचं पियाचं हे सांगत नाहीयेत म्हणे पथ्य वगैरे.
हम् हम् हम्.
नॉर्मलीच चालूए तिनच विचारलं तरच सगतात म्हने किंवा मग म्हणतात तुम्हाला फाईल लिहून दिलेलं तुम्ही तेच वाचा आणि तुम्ही तेच कंटिन्यू करा.
हम्म हम्म.
तेच सांगत होती आत्ता.
ते ना लय प्रॉब्लेम एत त्या कधी नेमकं असंय की तिला काहीच करायचं नाई कसलंच काही करायचं नाई म्हणजे इकडचं तिकडच व्हायचं नाई. म्हणजे ती सातारला रूम वर राहत होती. म आता मि मिस स्टर सगळ करत होते. पण म आता ती ते पण नाय करायचं ना अगं इतकी ऍक्टिव्ह ए ना तुला काय सांगू सगळ्या गोष्टी येतात तिला.
म्हणजे तू म्हणशील ना बारावी नंतर एखाद्या डिग्री असून त्यानी एक डिग्रीचा उपयोग घेतला नसेल तिच्याकडे डिग्री नाई काय नाई पण तिच्याकडे कस कीले ना?
हा हा.
साड्या विकते करून तुला सांगू अ ज्वेलरी सगळ्या ज्वेलरी बनवते ती घरून. आता मॉडेलचे ते असा याच्यामध्ये बघ ग्रूम वगैरे त्या फुलांची शॉल वगैरे पांघरतेतात फुलांची शॉल ती पण बनवते ती आर्टिफिशियल पण आणि ओरिजिनल फुलांची पण.
उजवारती पण वर्क करून देत असेल ते आता नवीन निघाले ना मा
हा आरे वर्क आरे वर्क हा आरे वर्क. ते पण करते पार्लर पण ए तिच वाला. तुला सांगू हा तुला सांगू अजून ती काय म्हटलंस ग बाई मेहंदी पण काढते.
वा.
हा अजून काय म्हटलं असतं बाई तीचा वाल हा लग्नाच्या सगळ्या नवरीचे ज्वेलरी म्हणतात ना आपण ते फुलांच्या ज्वेलरी हळदीचे वगैरे ते पण करते. डोहाळ जेवण च डेकोरेशन पण करते.
किती छान ना.
डोहाळे.. जेवणचा मेकअप मेकअप तर आहेच आहे पण त्यात डोहाळे जेवणाची ज्वेलरी पण बनवते ती.
हा हा हा
आणि सप्तपदीचं डेकोरेशन पण करते.
हो ते आता नवीन निघाले ना अस फुलाच वगैरे करत.. तात मोठी रांगोळी काढून. हा
रांगोळीच पण येतात तिला ऑर्डर रांगोळी पण काढते ती. आणि राहिल साहिल ती मॅट रांगोळी म्हणत ना ती मॅट. मॅट वर बनवली जाते बग. ती पण येते.
आजकाल डिग्री मिळवून जेवढ कमवत नाहीत लोक तसे असशी काहीतरी कला जोपासली तर अजून जास्त
सगळच म्हणजे तुला एक सांगू इव्हन सगळ येते तुला सगळ करते ती. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीत ना सगळ करतील म्हणमाणे. असय. आणि याच्यात सुद्धा तिने बऱ्यापैकी मार्जिन काढुन घेतलय. तिच वाल.
चांगल आहे ना पण काहीतरी. कला असली की माणूस म्हणतो ना काही माग राहत नाही उलट डिग्री वाल्यांना माग टाकतो.
तेच ना आता बघ ना म्हणे मी, आता तिला आता सातवा महिना आहे सातवा आठवा लागत आला असेल. आता तिने काहीतरी आठ का नऊ हजाराची फुलांची ऑर्डर घेतली बनून देण्याची. चालू ज्वेलरी बनवण
हो. आता त्या हळदीसाठी पण एक नवीन शाल टाईप फुला
तेच तेच तेच ते पण बनवता येते ना तिला, तेच आलेली आहे ऑर्डर तिला मागे मला तिने तो फोटो पण टाकलेला आहे.
हा ह ह
मला त्या ऑर्डर असता.
नाही अशा ओळखी पण असायला तर बर आहे ना म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला कुठ मिळत नसेल तर आपल्या ओळखीची असेल तर आपण कुणाला
हो हो. मला- मला कधीच चाललंय तिच कि म्हणे, तुम्ही एक काम करा तुम्ही सरळ मटेरियल म्हटल मला ना अस वाटतय की, क्लास लावून टाकावा म्हणे कशाला क्लास बिस लावत बसता. तुम्ही मटेरियल घ्या मी तुम्हाला ऑनलाईन शिकवून टाकेन.
मग ते पण चांगल वाटते बर वाटते की काहीतरी आणि खरच अस काहीतरी यावल.. यायला पण पाहिजे म्हणजे मला तर आवड आहे अशी कि अस काहीतरी स्वतःच स्वतः जरी केल तरी छान वाटत.
हो आणि अस नाही की तिला कोणी सांगायलाच पाहिजे ती ना म्हणजे थोड का काही सांगत त ल डिटेल सांगून टाकते कि ब तू हे अस करा मग कशाला उघीच पैसे घालवताय मग मग फक्त मटेरियल घेऊन या. मी तुम्हाला शिकवून दिईल आता म्हणे मी ऑनलाईन क्लास घेण्याचा विचार करते म्हणे. पण म्हटल आता बाई तुझ बाळ तुला दीड -दोन वर्ष काहीच करू देणार नाही म्हटल. म्हण मी जेव्हा पण क्लास घेईल तुम्हाला जॉईन करेल म्हणे तुम्हाला घ्यायचा असेल तर, लावून घेऊ वाटल्यास पर्सनली तुम्हाला शिकवेल वाटल्यास मध्ये पण शिकवून घ्या मग म्ह करायच असेल तर,
हा अस काहीतरी छान असेल तरी छान वाटेल ना अस काहीतरी आपण स्वतःच जरी केल तरी छान वाटे किंवा आपल्या जवळच्याचं वगैरे असं.
असं.
म्हणजे माझी एक मैत्रिणे. मेकअप आर्टिस्ट आहे ती. ती पण आहे. काय ना काहीतरीज साडला शिकतीचे. म्हणजे आता ते फुलांन मी म्हटलेले जे शॉलटाईप आता आलय. रियल फुलांच वगैरे. ते पण आता तिच सध्या शिकण चालूये की तिला ते पण करायच. आरी वर्कच पण क्लास लावली. आमच्या इथे जवळ आरी वर्कचा क्लास आहे. सहा महिन्याचा कोर्स आहे त्यांचा.
हम्म हम्म.
मग ते पण ती जॉईन केलीये. मग ते ती म्हणते की असं जरा साईड बाय साईड काहीतरी आलं तरी आपलं आपल्या पण होत तय. काहीतरी गोष्टी.
हो हो.
आता सध्याच तिने एकच वर्ष झालं मेकअपच शिकून. तर तिला इतक्या ऑर्डरस येतायेत ना आता. ब्राईटच्या वगैरे, साईडर वगैरे सगळं घेते तिनी. परत फोटोग्राफरवाले सगळे ओळखीचे झाले थोडेफार. म्हणजे एक टीम वर्कच केल्यासारखं चालूये. त्यांचं पण सध्या. मग ती म्हणते की आता वेळ भेटत नाही म्हणती मला स्वतःलाच. आधी वेळच वेळ होता. आता वेळच भेटत नाही. कुठलं काय करू? काय नको असं होतं म्हणती.
हो ना.
मला पण ती तेच म्हणते. अजून काहीतरी कला शिकून घे. म्हणजे तुझं तुलाच होईल की. म्हणजे पण असं रिकाम बसण्यापेक्षा, थोडस फ्री काहीतरी केलेलं बरंय. निवांत.
खरंच ग. म्हणजे काहीतरी ना हे पाई पुढचं नाही सांगता येत. पुढे आपल्याला डिग्री मिळून जॉब करायला मिळेलेत. का नाही मिळणार? हे आपल्याला कोणतीच गोष्ट सांगू नाही शकत. पण मग हे करणं गरजेचंय.
कॉलेजची एक मैत्रिणी आहे. तिला तर इतकी छान मेहंदी काढाला येते. ब्राडची मेंदी काढते. तिला वीस वीस हजारची ऑर्डर येतात दिवसात.
तीचं पण तसचे. ती म्हणे मी डायरेक्ट असय म्हणे. एकटे बसल्यामुळे आठ आठ नऊ नऊ तास लागतात म्हणे बाईट काढाय. आणि परस्थि कशीये. तीन बहिणी येत त्या. वडील वडील नाहीये त्यांना. आई हाये. आणि माय म त्याने कोकणीत वाटत. असा अंदाजे माझा. अस असू शकत असं वाटतं मला ते. ते लहानपणापासूनच परिस्थिती खूप हे म्हण आमची वाली. ती त्या सांगायच्या असे पोरीनकडे मैत्रिणींकडे. लहानपणी म्हणे. स्कूल मध्ये गेलो का दाहा दाहा विस विस कीती खर्च करायचे ते म्हणे. आणि आमच्याकडे दोन रुपये तीन रुपये मिळायचे म्हणे. आम्ही काय करायचो म्हणे बहिणी बहीणी मळ्यातून म्हणा, गावातून म्हणा, असं बोरं पेरू तोडून घेऊन जायचो. आणि शाळेत विकायचो म्हणे. आणि ते पैसे घ्याय चो म्हणे. म्हणजे म्हटलं तुम्हाला तेव्हापासून पैसे कमवायची आवड होती. म्हटलं त्या हसायला हो म्हणे. माझं म्हणजे चालूच राहायचं म्हणी. अजूनही मी जरी घरी ये ना म्हणे. माझं आता प्रेग्नेन्सी मध्ये तरी सुद्धा मी तीेस चाळीस हजार रुपये कमवले म्हणे.
किती छान, म्हणजे असं स्वतःच काहीतरी कमवलं तरी गोष्ट वेगळीच पडतीय आपली स्वतःची का तरी. आयडेंटिटी राहती.
मग, आणि कोणाकडे मागायची गरज नाही येत ना गं, हे पैसे पाहिजे त्याची गरज आणि पुढची परिस्थिती तिचं फस्ट लग्नात काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर दुसरं लग्न झालेलं आहे, आणि वय का आहे, काहीतरी एकवीस का बावीस वर्ष आहे तिचे
अ म्हणजे लहानच आहे की अजून.
हो उंची खूप आहे तिची सहा फूट उंची आहे.
हा हा
ह परिस्थितीमुळे तिने खूप गोष्टी शिकलेल्या आहेत.
हो परस्थितीतीचं माणसाला सगळ्या गोष्टी शिकवते.
आताच तिचाच मेसेज आलेला आहे काहीतरी टास्क आलाय मी काय अजून चेक नाही केलं
पुढचा आला असेल तिचा आता संपलं ना जस्ट हम्म.
तिच्याकडे शिकण्यासारखं खूप आहे गं बाई मी खूप पाहिलं तिच्याकडे खूप शिकण्यासारखं हाय
अशा गोष्टी सोबत असतील तर किती छान ना म्हणजे म्हणजे माझ्या त पण आहेत अर्ध्या फार मैत्रिणी अशा की काही ना काहीतरी कुणाला काही ना काहीतरी येतच.
तेच तर. मी आता दीदीला तेच सांगत होती म्हटलं माझ्या मी डी एड पासून तर आत्तापर्यंत एवढ्या मैत्रिणी झाल्यात कोणीचं एवढं क्लोज झालं नाही म्हटलं मी म्हणजे झाल्या पण मी कोणाशी कॉन्टॅक्टचं जास्त ठेवले नाही ठीक आहे काम ब एवढंच. सगळ्यांचे नंबर आहेत म्हंटलं कोणाला पर्सनली अस को तुझ्याशी, तिच्याशी, तिच्याशी. तेवढंच झालं म्हटलं कॉन्टेक्ट उलट या कार्यामुळे तेवढा तरी फायदा झाला माझा.
हो ना काहीतरी होतय.
हो अस ती पण चाल्ले तिला म्हट झालं आवरलं मी त्यांना दोघांना गोदावरी नदीचा पुर बघायला पाठवलं आजी बरोबर फक्त एखाद दोन कॉल होऊन जातील गेलेत ते आता दोघंजण. फिरायला पूर बघायला
जाऊ देणार हो हो चल हो करा मी इथच हाय.
हां बाय
हा बाय.